ये पाच.
हो येतय ना.
तेच जरा वेळ होता म्हणून म्हटलं की तुमच्याशी बोलून घ्यावं. सध्या काय वाचताय तुम्ही?
अ सध्या काय आता अ मी आता सध्याला म्हणजे ग्रामपंचायत वरती वाचते ग्रामपंचायतचे नियम आणि अ ग्रामपंचायत मधे येणारे फायदे वगैरे म्हणजे शासकीय योजनेची पण आपल्याला माहिती पाहिजे.
खरंय खरंय आणि महिलांना तर, जर म्हणतायत की आरक्षण हे ते किंवा आपल्याला जरी फायदा घ्यायचा असेल तर, त्याला आपली माहिती आपल्याला आपला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. तर बाकीचे लोक खूपदा त्यांच्या सोयीनी कायदे आणि व्यवस्था हे करत राहत तात. अजून काय आवडत तुम्हाला वाचायला?
बाबासाहेबांनी सांगितलेले हे, वाचाल तर वाचाल
खरंय खरंय.
तुम्ही म्हणजे, जर वाचन करणार तर तुम्ही वाचणार आहेत. आपण वाचन करणार नाही, तर आपल्याला समाजाची ओळख भेटणार नाही. आपल्याला कशाचीही माहिती होणार नाही. आपल्याला कायद्यांची माहिती होणार नाही, कानुनची माहिती होणार नाही, व्यवस्थ स्थापनाची माहिती होणार नाहीे, संविधानाची माहिती होणार नाहीये, या गोष्टी जर आपल्याला माहिती होणार नाही, तर समाजामध्ये आपण बोलणार काय? आपलं अस्तित्व राहणार काय?
बरोबर आहे, मी एका वयापर्यंत त पुस्तक नव्हते वाचत, अ की आता घरात वातावरणच नव्हतं, नंतर मी पत्रकारितेमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर, मला जाणवाय लागल अरे नाही, आपण वेगवेगळी पुस्तक वाचायला पाहिजेत आणि मग आता मी बरीच म्हणजे ह्या काही वर्षामध्ये आम्ही दोन -तीन हजार पुस्तक नवरा बायकोनी मिळून घेतलेली, लेकीसाठी घेतली लेकिच्या वाचनासाठी साठी नाही तरी आम्ही दुसऱ्यांना आमची वाचून झाली की, आम्ही ती पुस्तकं परत दुसरीकडे
नक्कीच मला मला पण शेअर करत जा पुस्तकं, मला पण आवडतात पुस्तकं
कारण की, आम्ही एक ग्रुप आहे वाटसअप वर आम्हाचा की जिथे आपले पुस्तक वाचुन झाली की, ती पुढे द्यायची मग परत तिथली त्यांची लोक् क त्यांची वाचून झाली की, आपल्याला देतात. त्यांची आपण दिलेली त्यांची वाचून झाली कि ती दुसरीकडे देतात.
हा हा हा हा
पैसे पण वाचले जातात आणि वे गवेगळ्या गोष्टी समजुन जातात, माझं असं होतं की मला पुस्तक घ्यायचे तर मी काय करते ते की सेल्फ हेल्पची घेते किंवा स्त्रीवादाची घेते. माझ्या नवऱ्याला आवडतं राजकारण. किंवा आंबेडकरांचं साहित्य, फुल्यांचं साहित्य. असं मग, तो ती घेतो पण बाकीचे पण खूप विषय असतात ना, पर्यावरणाचे संबंधित असतात, अर्थशास्त्राचे संबंधित असतात किंवा भूगोल असतो, अशे खूप विषय असतात.
ह आरोग्याच हा.
हा आपलं लिमिट पडतं खूपदा, आपल्या चॉईस नुसार आपण घेतो ना पण दुसऱ्यांनी आ आपल्याकडे पाठवलेली पुस्तक ते त्यांच्या चॉईसचे असते. मग आपण ते पण जरा वाचण्यात इंटरेस्ट येतो, विविधता येते.
ते हा हा हा
त्यामुळे मला ती आयडिया आमची खूप अशी पटली आणि त्यानुसार आम्ही हे करत राहतो मित्रांमध्ये एकमेकांना शेअर करत राहतो किंवा एखाद नवीन पुस्तक वाचलत तर आग्रह करत राहतो की तुम्ही ही पुस्तक वाचा.
हम्म हम्म हम्म हम्म
तर ते आम्ही तुम्हाला पण शक्य झालं तुम्ही तसं पण ट्री ते करू शकता तुमचा एक ग्रुप करून
हो मी तर वाटते असं तुमचं ऐकून की आपणही एक ग्रुप कराव घरी की माझ्याकडं पण खूप पुस्तकं आहेत माझ्याकडे माझ्याकड पण बरीच म्हणजे जवळ जवळ जवळ जवळ पूर्ण जर सगळी म्हणाली ना तर चार पाच हजार पुस्तकं आहेत माझ्याकडे ह आणि वाचनाची आवड म्हणजे माझ्या दोन्ही पण मुलांना आहे ना जे पहिली दुसरीला होते का तेव्हापासून ते च माझा मोठा ठा मुलगा त्याला तर पहिलीत ला होता का तो आमच्या जवळ म्हणजे जवळ म्हणजे घराजवळ नव्हती दोन किलोमीटर अं ग्रंथालय होत आणि त्या ग्रंथालयामध्ये त्या ग्रंथालयामध्ये तो काय करायचा मुलांनबरोबर खेळत नव्हता ग्र थालयामध्ये जाऊन वाचायचा.
वा! वा!
आणि मी त्याच्या आधी वाचत नव्हते बरं का जोपर्यंत तो पहिलीला जाऊ हा जात नाही तोपर्यंत मी वाचत नव्हते पण त्याला ती कुठून आवड लागली एवढी माहितीच नाही त्या ग्रंथालयामध्ये तो जायचा आणि दिवसभर पुस्त स्तक वाचत बसायचा ती ग्रंथालयाची मॅडम आहे ना म्हणायची ती मला फक्त सही घ्यायची आणि त्याची जी ग्रंथालयची जी मंथली फी अस ती पन्नास साठ रुपये ती स्वतः भरायची तर मी त्यांना विचारलं बाई म्हणाल तुम्हाच माझी मैत्रिणी आहे पण ते पैसे तू घेत नाही तुझ्या तुला गरज आहे त्या पैशांची ना पन्नास साठ रुपयांची म्हणायची तुमचा मुलगा जे वाचतोय ना ते मला एवढं आवडतं कि मी तुमचे पैसे घेऊच शकत नाही. कारण की कोणत्याही मोठ्या माणसाला सुद्धा पुस्तक वाचाय कंटाला आणि तो जो खेळायच वय आहे त्याच तो पुस्तकं वाचतोय म्हणजे असं मलाच म्हणजे मी ते एवढी वस पुस्तकं आहेत ना त्यातली मी सगळी पुस्तकं वाचलेली नाही पण मला जी आवडतात म्हणजे ऐतिहासिक पुस्तकं आवडतात सावित्रीबाईंची फुलं सावित्रीबाईंची फुलं म्हणजे नाही का यांची आवडतात पुस्तकं फुलेंची आवडतात. आंबेडकरांची पुस्तकं आंबेडकरांची आवडतात शिवाजी महाराजांची ते मला आवडतात असे संभाजी महाराजांची पुस्तकं आवडतात अबलू अब्दुल कलाम आहे त्यांची पुस्तकं परत आपले नांगरे नांगरे पाटील आहे म्हणजे जी डेरिंग टशिंगची ती जी होऊन गेले का आं त्यांच्या असं मला हे त्यांच असंही एकदम म्हणजे त्यांचं नाव जरी घेतलं तरी याचं मला प्रोत्साहन निर्माण होत की आपण आपणं कुंठे आहोंत म्हणजे ही सगळीं कांहीं ही समाजांत जी सुधारक आहेतं यांनी हे सगळं केले म्हणूंन आंज आपणं कुंठेतरी आहोंत
खरं आहे
त्यांच्यामुळे ऐतिहासिक आणि मंला ऐतिहासिक जी वाचतोय आपणं पुस्तकं समजायचं शिवाजी महाराजांचा रायगडाबद्दल वाचलं तरं मलां रायगडावरं जाऊंन यांयला आवडतं
वां म्हणजे ते सगळे संदर्भ आठवांयला आवडतांत तिथं तिथं
हो आणि तिथलं म्हणजे मी चार लोकांच्या पांच लोकांच्या मुलाखती तिथं म्हणजे चार पांच लोकांच्या तरी एक क्लिप घेऊन मी गेल्यांच्या नंतर तिला क्लिप घेऊन येतं असते म्हणजे त्यांचं त्यां त्यां वास्तूनबद्दल कायं म्हणणं आहे ते किती प्राऊड फील करतायंत म्हणजे त्यांचं किती त्यांना अभिमान आहे त्यां गोष्टी हो त्यां गोष्टी म्हणजे आपणं हां
मांझ्या लेकी लां संध्या मी नाहीं कां तिलां खूंप पुस्तकं कांलीत माधुरी पुरंदरे म्हंणा किंवा हिंदीतीली मराठीत आलीं एकलव्य प्रकाशनाची म्हंण आहे ते पणं तिला आंता संध्या वेळं लागले त्यांची पी कूं पिंकू मासिके आहे लहांन मुलांच ते ती खूंप खूंप आनंदाने वाचते म्हणजे त्यांच्यात त्यांच्यात जे कायं दिलेलं असेल ते सगळं करं ते त्यांच्यात शिवाजी महाराजांच्या गोष्टी आहेतं त्यांच्यात विज्ञान खूंप सोप्या पद्धतीने मांडलंय तरं तिथे तांसन ता तांस वाचतं बसतील तिलां ते इतं कां आवडतं आणि त्यांच्याचसांठी जरं आम्हीं लोकांमध्ये तिलां घेऊन गेलो नां तिलां त्यांतन मिळालेलं ज्ञान ते तिथे वापरते आणि उत्तरं देती मंग असं वाटतं की त्यांच्या भाषेत त्यांना मिळतय नां आपल्या म्हणजे हे असं व्हायचं नाहीं आधी कांहीं वर्षापूर्वी पणं आं आंता लोकं लहांन मुलांचा विचार करूंन अं वेगवेगळ्यां प्रकारे तयार करतं त्यांत लेखन साहित्य वाचन साहित्य
हम्मं पुस्तकं वगैरें आणि तूं सगळं सांगो तुम्हांला आंजकांलच्या मुलांचं कायं झालंय मोबाईलकडे लंक्ष गेलंय सगळं मोबाईल मध्यें पणं तुम्हीं वाचनाकडे मुलांना आपल्यांला कायं काढवायचं जो मुलं वाचंन करतोय नां तरं तो मुलं कांहीतरी करणारं आहे
खरं आहे
पणं ह्यां मोबाईलच्या दुनियेतून जरं बाजूंला अंड आपल्याला बाजूंला सरकांयच असेल नां तरं मुलांच्या समोर स्वंतः वांचा तुम्हीं तुम्हीं स्वंतः जरं वाचलां तरं तो आंता तुम्हीं एवढं वाचनं करताय म्हणूंन ती मुलंगी वाचती आहे
बरोबर आहे आणि शाळेतंन पणं त्यांच तसंच अं आहे
तुम्हीं जंर स्वंतः मोबाईल घेऊन तिच्यां समोर बसले तरं ती मोबाईलच मागणारं आहे तुम्हीं पुस्तकं घेतलं तरं ती पुस्तकं मागणांर आहे
खरे लहांन मुलं तेचं म्हणजे खूंप
हां आणि लहांन मुलं आपल्यांलाच पाहूंन प्रतिमा करतात
अनुकरण करतांत ते सांगले सांगित लेलं बोललेलं नाहीं ऐकलं ते बघितलेलं करायला त्यांना जास्तं हे होतं कायं सोयीचं असतं कि त्यांची समज तेवढीच असते की, ऍक्शन म्हणतात ना इंग्रजीत शेअर्स स्पीक लाऊड द्यान वर्डस की तुमची कृती महत्त्वाची शब्दांपै
कृती हो. शब्दांपेक्षा बोलण्यामध्ये आणि कसं ते कॅचअप करतात मुलं जे पाहतात ते कॅचअप लवकर लगेच घेतात ते पटकन त्यांना ते करता येत. कॅच करता येत लगेच ते घेतात ते. पाहिले ना समजा एखाद्या हिरोईनचा ड्रेस जरी घेतला. कुठेतरी काहीतरी ड्रेस मिळतो. अट्रॅक्शन करतो त्यांना, मग त्यांना काय अट्रॅक्शन होतय. ते आपण देणं गरजेचं आहे ना. मग आपण जर मोबाईल घेऊन, आपण पुस्तक घेऊन बघतो. ते त्यांना अट्रॅक्ट करणार आहे ना ते.
आणि कसं आहे. मोबाईल वगैरे पण खूप वाईट नाही. आपण वापर त्याचा वाईट कर तोय. म्हणजे जर तुम्ही त्यांच्यावर वेगवेगळे डिस्कवरी म्हणा, किंवा अजून नाही का, वेगवेगळे जे माहिती देणारे चॅनल आहेत. आपण स्वतः ते नाही बघत. आपण रिल्स स्क्रोल करतो. आपण शॉर्ट्स स्क्रोल करतो. मग ते तेच शिकतात. ह्याच्यापेक्षा, एज्युकेश न देणारे. पण खूप छान म्हणजे आनंद नाडकर्णी जे आता आता वारले ते. त्यांनी पण ते सांगितलं होतं की, कुठल्या पण गोष्टीचा वापर हा तुम्ही कराल तसा आहे. तर मला ते म्हणजे अ आंबेडकर करांनी पण तेच एकदा सांगितलं होतं की, संविधानाचा वापर जे हातात ज्यांच्या पडेल. तस हाय ते.
हा हा हां मुलीबद्दल ऐकून खूप छान वाटलं मला तुमच्या. आणि खूप छान खूप सुंदर आणि अशीच तिला हे करत राहा. आणि खूप प्रगती करू. चला बोलूया परत.
हो हो हो हो नक्की. बोलून छान वाटलं मला पण हा ओके ओके हो.